तध चकल आधीचा कॉले न पकडला गेलाय त्याच्या मध्ये असं.
अच्छा अच्छा.
नाही ग्याल झाला.
हम् हम् कारण की मला इकडे कॉलच नव्हता आला. मगाशी.
हा हा ना तर तिथे नंबर टाकल्याना जरूर. चाला नाही तरी तो प काडलं जातो. हा ते तिकड काउंटिंग नाही वत.
ह.
झाला का स्वयंपाक.
स्वयंपाक झालं जेवण झालं.
काय भाजी बनवली.
भाजी हूसळ.
होसळवाले जोर
लई वैताग राहतेय भाज्यांच मग काय करणार तर.
ओमकार कधी आला म.
ओम ओमला तरी पण ना पाच साडेपाच वाजले च होते.
हा ना.
त्यांला सातपुरच्या पुड इकडे पाऊस लागलाच होता.
वल्ला झालता का.
हम्म वले झालेत.
आ. हान ते ना तेे ननला रेनकोट जर उद्या देवाखना सुधाम कडवा मग त्याच्या पप्पांचं नाव पॅक राहतो एकदम मग मस्त पॅके
अन भवूनला मग.
आता भाऊ काही घरीचे भाऊ कुठे जाणार आहे.
अच्छा अच्छा हा मंग दया पाठवून त्यांच्याकडे.
हम्म.
सांगितलं तांदळाचा तुम्हाला न्यायला. तर ते म्हण गाडीत माणस मागं कांदे राहणार आहेन पुढं मग तो कसं काय हे करू मी.
पुढत दिना ठेवु न एका कोपऱ्याला किती कायले मोठा काय
लई वाय वारं माणूस ते ते महन त्या माणस राहणार रे माझ्या सोबत ना तो कटा कुडं घेऊ मी. म्हटले पुढं ठेवा हा मग तिकडन येत रय गाडी रिकाम इकडनं पुरी भरेल राहील माग पुरे कांदे राह मोकळे कांदे भरणारे ना ते.
हा पण मग पुढं क बसणार नाही का असं.
हम् मग ते पाय ठेवीतो तिथं.
मग बस
त्यांना फोन करून तुम्ही हे करा ते आता गाडी घेऊन गेली आता तिकड कुठं कांदे भरायला लावायची तिकडे
हा ना.
बर
आज नेमकी प्रसादची गाडी आली माज्या ध्यानातच नही राहिल.
यांचं लै वैताग
मग आता पुढं बसलं ना पुढं माणस आहे का.
हा पुढे तर माणस मागं नाही ना मग मागा काहीच चान्स नाही कारण की माग
हा ठीक आहे, मा मागं नसेल चान्स पण मग पुढं
पुढे ते त्यांना म्हटले की, आपण बसत खाली पाय ठेवायला जागा तिथं कट्टा टाकायचा ते म्हण ते माणसं कशी काय बसतील.
जात राहील म्हणे मग पुढच्या चक्करला घेऊन जाईल म्हणे.
काहच येणं होत मग
हा काच काय खरं.
हा.
काय नाही नाही ना अजून व्हायचंय हाय. यांनी मी त नाही ग दवाखान्यात गेले तिकडून आले. मग त्यांनी सोयाबीन चिल्ली आणली ती खाल्ली. मग काय काय करायचं तेच. चालं गव्हाचं तर मग टाकले शेंगदाण्याची आमटी दोन बाजरीच्या भाकरी भांडे घसले बसले आता बाहेर मग थोडा बातला दवाखान्यात गेलेते मी.
ते पायाचंच का.
हम्म त झालं ना मग जाऊन आले बाई परत कुठं धावपळ करीत बसती.
तेच पाण्या पावसाचं.
जास्त कमी परत दुखलं बिकलं. आपलं आपलं हा.
पण काम तर काही चुकत नाही. शाळेतली धावपळ करीत जायला लागत यायला लागत त्याच्यामुळे मग ह
सठी काय आपल्या उठाव लागत करावच लागत. त्याच्यापेक्षा आपल्या आपल्या येलापरत वाढलं क होत सांगायचं नाही मग लगेच जाऊन यायचं दवाखान्यात.
ह
काही नाही मग जायच आहे तर मग शकून
काय वन.
काय नाही म्हणाव. काय कर आवाज येईना तिच्या प्रॉब्लेम आहे फोनला वाटतंय लई.
काय हो त्यांच्या फोनला कायमचं प्रॉब्लेम राहतो
हा मला म्हण आवाज नाही येत तुझा तिचा पण येत नव्हता एवढा खास आवाज
विष केलं तुम्हाला आत्यानी त्यांचा आवाज व्यवस्थित येत नाही काही नाही इकड नाही इथं ते मागाशी डी जे लावून दिलं होत
हम्म हम् हम्
ह आता दळूण राहिले आता परत दळण झालं का परत लावतील डीजे
हा मेहंदी ना त्यामुळे आत्ता लावतील. अच्छा
उद्या राहिला बसलं आज रवा भाजला होता तिकडे शहाजार त्यांच्याकडें मग पुढे उद्या राहियला कसं एखाद्या वळेस
मग तरी जायलाच
हा मग मी त्यांलाचं सांगितलं होत अनिता ताई येतील आत्ता सांगायला.
हा हा
आधीच मस्त आहे. पोरीच जस साखर पुडा जमला ना तेव्हापासून सारख्या सांगायच बर का मायच लग्न आहे मायच साखरपुडा आहे असं तस आता इथं राहतं ना तर सारखं रो असं रोज दिसला का सारखं सांगतात या बर का संध्याकाळी या बर का संध्याकाळी नाही का असं
हा
हा लग्नाला या हे येतात पाहुणी विचारतात का जाती पण सांगणार म्हणली सुधाने मग मी काय करू सांग मर तस बा आता कोणाच असू आता हे नाही का बाजला गोंट्या च त्यांचं एवढं निशाचं झालं अजयचं झालं होत तरी त्यासा द्यायचा आवाज ते मंगलताई च्या पोरीचं झालंत शारदा शब्दाने सुद्धा काहीच म्हणेल नाही मला म्हटलं मी बसणं रिकामी मी नाय भाव देत
जायचं नाही भाव दिल तर काही एवढं जायचंच नाही असंहीबी जाऊच नको तू
हा मग काय का बस माला जायला काय विषय नाही पण ते काय घातताात मग तुमचं काय माव होईल माशी बोलायचं का ब अल नाही तर राहील माय काय आडेल मझ्या डोक्याला ताण घेत नाही नाय बोलले त म
हम्
हा
चा
म्हणजे आपण बस त्यांना भाव द्यायचं जसं काहीले काही कलेक्टरी
हा ते तर आहेच
मग पाऊस होईलेत आज मस्त गार -गार वाटत आहे.
हा ना बाई तुमच्याकडें पाऊस झाला आमच्याकडे काहीच नाही ग इतकं गरम होत होत आज दिवसभर
तुमच्याक पाऊ असंय पाऊसाळी सुरु झाला त रे तुमच्याकडे पा कळतच नाही पण काही एवढं
हा पण थोडा फार तरी गारवा व्हायला पाहिजे नाही तर थोडा झाला जमिनीची भूक भागली ना
मंग बाई मग उष्णता जरी येऊन गेल तर डोक्याला ताण राहत ना
ह
किती वैताग ग
आणि आता येता आंबाटी लागवड ते चाले त्याच्यामुळे वरचा पाऊस लागतच अगून अशे घुपडून गेले माहिती
ते तर आहेच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
हम् हम् ह ह हा कॉल किती किती वेळानी करायच राहतो लोकं पट नाय होत का लंयस
होता ना.
हा हा.
होत. आता माझं कस ते टाकसे कस होतं काय माहितीय आता. आणि अजून मला आता दा ये मग अजून परत हा झाल्यावर परत कॉलचाच यायला बसला. आता नेमक बा मला लेट मी सबमिट केला ना? त्यामु बरे यन्स आहे ना होऊन गेलाय. मग आता मला येऊगीताला तुला असेच कॉल करावा लागेल. अस अग म बा एक शहाऐंशी कॉलचच लिमिेटे त्याला.
अच्छा अच्छा अच्छा.
अच्छा.
एकशेएंशी कॉल एकशेएंशी
दहा दहा मिनट. हम.
बाकी आजुन काही विशेष?
काही नाही बाई. आता केलाय भात आठ मिनट झाले भात टाकलं. वरण शेंगदाण्याची आमटी केली. दोन बाजरीच्या भाकरी केला. म्हणलं आता भांडी घासले आवरलं. जेवन करून गोळ्या घेऊन टाकले
गोळ्याच दिल्या का मग नुसत्या?
हा मला इंजेक्शन म्हणत होते. पण माते कमर्याचे इंजेक्शन आहे ना? नुसतं दुःखतय अगं त्याला. म्हणले दुखत ह बाबा नको देऊ तू दुसरं इंजेक्शन.
हा हा ह ह ह.
घे एवढा गोळ्यांनी पडला फरक तर ठीक.
पडल फरक.
हा. हम्.
हो द्याचय हा.
कोण?
गौरीची मम्मी.
हा.
यायचं नाही का म्हणे असं.
त्यांना म्हणावं मला प्लॉट द्यायचंय.
हा ना व वैताग. ती बाई एक तर नेमकी सकाळी घेऊन आली. ती तिच्या बहिणीचा त्या बाईच्या बहिणीचा तिच्याने मी तीन ब्लाऊज साधे शिवले. मग तिन परत दोन दिले तिच्याकडे. मग त म्हण आवो उद्या जायचंय मला.
हम.
एवढी द्या म्हणे. देते मग. लाईट असते तर दिले असते शिवून पण आज दिवसभर लाईट नव्हती मी घेतला कापून ठेवले दोन्ही पण ते. नंतर काय थोडस शिवायला घेतलं. आणि लाईट गेली. मग पडाय एक सहा साडेसहा ला लाईट आली. त्याच्यानंतर सारी झटक्या होती. आताही सारखी झटक्या होती.
ह तू पाच वय चे.
आता या पावसाळ्यात लयी वैताग राहील का नाही या लायटींचाच.
हा ह.
जवय तर कोण जातो?
हा.
किती मिनिटं झाले आता
पन पावसाळ्याचा जात्यात लाईटी
हम्म नाही मग पहिलं ना एवढ प्रॉब्लेम पाऊस चालू राहिला ना तरी लाइट नवती जात लईच काय प्रॉब्लेम आला तर आता एवडु काय झालं का लगेच लाईट जाती एवढं एवढ झालं का लगेच लाईट जाते
हम् थांब मी आता लिमिट संपलेय कर
बर